हॅलो.
हा काय करतेस.
काय नाही बसलेल असच आज. आज काय अभ्यास नव्हता काल कमप्लीट केलेला.
हा हा रवीवार णा आज
होय.
आता ब आमची उद्या आता आता उद्या आमचं पालखी सेलिब्रेशन आहे बघ.
हा आता जे ् आमच्यात काय सेलिब्रेट कर करत नाहीत
अच्छा ह मला अ काय म्हणतात आम्हाला आता उद्या ना हवारी नसाय लावली आता सकाळच सांग ना होवारी कर म्हणज कस नेचणार आहे आम्ही
हा तुमची स्कूल सात वाजता असते ना सकाळी हम्म
आणि ना उवारीसाठी तर एक तास आधी उट्या लागेल मला सहा वाजता
हो
म्हणजे दररोज माझ साडेसातचा टायमिंग असते आता उद्या मला सात सहा वाजता उठायला लागणार मम्मी काय म्हणते आपली मम्मी साधी नेसती की नाही साडी तशी नेसून जा.
हा.
मी माझ्या मैत्रिणी लावून सांगितलं की बाई नेसायची का तशी ती तर मग ती मी येणारच नाही उद्या. मी म्हणला अस नाही धन असं नाही धोका द्यायचा मी ती म्हणली ना की आपण सगळे येऊ आणि आता तिचं म्हणती मी नाही येणार म्हणून
आ मग कुठली साडी नेसून जाणार हॅलो हॅलो
फथीर
हा मग कुठली साडी नेसून जाणार
हिरवी
ह म्हणजे साधी का नऊवारी
ब मकूरेंज आहेत नाहीे रेंज त अगं साधीच नेसायची म्हणते मी तर साडी
हा ते एवढं सकाळी एवढ्यास काही पॉसिबल होणार नाही नवारी नेसायला
हा कारण की आता माझं माहितीय का दहा वेळा तर झाला असेल सकाळची नऊ व निसून चालली मी शाळेत
ह् आमच्यात पण कधी मराठी. दिना दिवशी लावल्या बघ सकाळी सात. ते बारापर्यंत शाळा होती.
हा.
आणि तेव्हा मी पाच ला उठलेलो. पहिला सगळं इथ घरात आवरलं साडी तन घेतली आणि साडेपाच पाहणे सहा वाजता मी आत आत्यांच्यात जाणार होते जे आत्या नेसणार होत्या मला त्यावेळेस माझी मम्मी आजारी होते
हा.
आणि आत्या उठल्या नव्हत्या आणि त्यांच काहीतरी काम आलेलं म मी स सात वाजता गेले त्यांच्यात सात वास नसून मग परत पाहुणे नऊ वाजता मी शाळेला गेली.
म्हणजे तेवढं काय भाषणच होतं फक्त सगळ्यांचं
हा.
आणि अ नंबर काढणार होते. पण क नंबर काढताना
कराला.
ते कोल्हापुरी शालू मध्ये नेसायची नेसलेली ना त्यांची नावं लिहून घेतलेली म्हणजे स सगळ्यात ओवरऑल स्कूल मध्ये अकडमी आणि हायस्कूल मिळून आणि त्याच्यात न आमच्या वर्गातील एकट्या पोर्गीच नंब नाव घेतलेलं. म्हणजे ती बुचडा घालून आलेली ना आमी हेअर स्टाईल करून गेलेले सगळे खर तिचा काय नाही आला नंबर खरं आठवीतल्या एकट्या दिदीचा आलेला. तीन कोल्हा पुरी शालू बुचडा ते सगळं अस व्यवस्थित घालून आलेली. आणि लवकर आलेली ती खरं.
अ मराठी मराठी असं काय आपलं मराठीच महाराष्ट्रन लुक केलं ना असा काही दिवस असला ना महाराष्ट्रांचा
हा.
आम्ही माहितये का सगळे साडीतीन प्रॉ वर नेसून लवकर जानार शाळेत आणि ना आमचा पहिला नंबर ये र पण आम्हाला काय ड्रॉइंगचं किट त्यात देणार नाहीतर अशी कोणतीच नोटबुक नाही तर पेन पेन्सिल देणार. म्हणून या शाळेत काय मी बनले नाही मला काय माहिती या शाळेत काय देणार आणि मी ह्या वर्षी बनली नाही आणि एक पोरगी मस्त नेसून आलती साडी बिडी. फक्त तिचं मेकअप राहिलाला म्हणून मी मेकअप करून दिला तिला.
हा.
आणि म्हणजे तिला कस हेवी मेकअप पाहिजे होता तरी पण मी काय म्हटलं नको कारण की हेवी गळ्यातलं कानातलं सगळं घातली असतू आता मेकअप त हेवी नको करूस म्हणून तिला लाईट मेकअप लाईट म्हणजे मिडीयम करून दिला आणि मग मेकअप मेकअप वरती स्प्रे मारला की फिक्स व्हायला.
हा.
आणि मग ती एवढी भारी दिसत होती ना त्या तिजा पहिलाच नंबर आला माहितये का.
हा.
फक्त स्पीच मध्ये इकड तिकड झाली ती नाहीत सगळा सगळं बरोबर होत तिच पण तरी पण तिचाच पहिला नंबर आला.
हा.
म्हणून ना मी ह्या शाळेत काय म्हणते आणि तिला म्हणजे मॅमनी काय दिलं असेल कि एक मूवीच तिकीट दिलं तिला. पहिली आली म्हणून
हो.
फॅमिली सोबत जा म्हनून. मी म्हणल मी पण घेतले असते. काय माहिती कुठली तर होती तिला ती दाखवत पण नव्हत. माहितीय का?
हा. पण तिला जर तिला हेवी ते मेकअप केला असता तर सगळं तेज्यावर मेकअप सूट दिसला नसता. हेवी जास्त
हा कारण की मी तिला ऑलरेडी बोललेल. तिला हेवीच पाहिजे
पहिला म मी म्हणल ये बाई हेवी नको. अग ती म्हणत होती की मी हेवी मेकअप करती मग माझा पहिला नंबर येईल.
हा.
म्हणून मी काय म्हणलं की पहिला नंबरच असं काय नाहीये. की तुला पहिलाच पाहिजे तर ते तुझ्याकडचं ये. पण मी तू तुझी हे मेकअप करून देती आणि बऱ्यापैकी माहितिये का? तेवढ्या पण पुरी बनलेले ना. साडी तेन घालून आलते ना
हा.
अर्ध्याच्या वर तर मीच मेकअप केलाय आणि सगळ्यांचा पहिला नंबर आला. आणि तिचा पहिला केलता किनी मी मेकअप तिजा तर पहिला आला. त्यांच्यानंतर सगळं आठवी मधला पहिला मग सातवी मधला पहिला, मग सहावी मधला, मग पाचवी मधला, असे एक-एक स्टँडर्ड करत होते ना.
हा.
तर प्रत्येक स्टँडर्ड मधले पाच-पाच जण होती. मग सगळ्यांच मेकअप झाल्यावर. सागळ्यान म्हन जे पहिला, दुसरा नंबर आला. मग मी सगळ्यांना म्हणल, की आता मला पैसे द्या. ते म्हणतात कसले पैसे?
ते म्हणे की नाही. ते म्हणे की कसले पैसे? मी म्हणलं आता एवढा मेकअप केलाय तुमचा. मला तर पैसे पाहिजे ना? काय तर क्रेडिट भेटायला पाहिजे मला. नाही तर काहीतर प्रॉफिट व्हायला पाहिजे. कि ती काय म्हणती काय नाही प्रॉफिट बफिट. ग बस म्हणती.
आम
मग मी म्हणलं, तुला मूवीच टीके भेटते ते मला दे.
आमच्यातलं जेच नाव घेतलेलं ना. आमच्या वर्गातल्या एकट्या पूरगीच. ती काय बोललेली की माझ जा जर नंबर आला, तर मी सगळ्यांना पार्टी देतो म्हणून. पण, माझा पहिला नंबर याय पाहिजे. पण तिचा नंबर नाही ना आला. मग ती दुसऱ्या दिवशी चॉकलेट घेऊन आलेली. तिचं नाव घेतलेलं म्हणून
हम हम. अग आमच्या क्लास मधले एवढे खडूस आहेत ना अगं त्यांचा नंबर आलाय तरी पण देत नाहीत बाई.
हम्म. आमच्यात दरवेेळेस काहीतरी पार्टी लागत्या. कोणाच पण, कशात पण नंबर आला तर
हम्म.
हम् अ कधी कधी चॉकलेट तरी देतात नाहीतर कायतरी द्याय लागतय आमच्यात सगळ्या म्हणजे गर्ल्समध्ये फक्त
आमच्यात तर ना मुलं तर आता कोणाचा तर बड्डे असला तर आपण ओव्हरऑल क्लासला चॉकलेट देतो ना अ तर आमच्यात मुलं कणी काय करत्यात मुलांचा बड्डे असला की आमच्यात देत नाही मुला मुलांच्यात तेवढं देतात मुलींच्या वाटणीच मुलांनाच दोन दोन चॉकलेट देतात
आ म आपण पण द्यायचं नाही
आम्ही देतोय एक एक जण देत नाहीत एक एक जण देत्यात
तू काय करती? तू देती काय नाही?
मी ह्या वेळेस मी देते कारण की सगळ्यात अकॅडमी मध्ये सगळ्यात पहिला म्हणजे शाळा चालू झाल्यापासून सगळ्यात पहिला माझाच बड्डे असतोय
हम्
हम्
म्हणून द्यायला लागतंय.
हा माझी एक बेस्ट फ्रेंड होती ती आता आता ह्या शाळेत नाही म्हणजे केसीपी ला दुसऱ्या शाळेत ऍडमिशन घेतल्या तिज माझा स्टार्टिंगला बड्डे असायचा. आणि तिचा एप्रिल महिन्यात एंडिंगला बड्डे असायचा
हम्म
कुलच्या एंडिंगला तिचा म्हणजे एक एक वेळेस स्कूल सपायची पण त्यावेळेस क्लास चालू व्हायचे तवा बड्डे असायचा नाही तर अ एक एकदा स्कूल चालू असायची त्यावेळेस एंडिंग ला बड्डे असायचा.
हम्म म बघ ना या वेळेस रविवारीच बड्डे आला आठ मार्चचा
हा
तुझा पण रविवारीच होता ना
नाही शनिवारी होता
हा का मी रविवारी बघितले आहे तुझं स्टेटस
अ ते ह्याचा असंल बड्डेच असंल म्हणजे बड्डे सेलिब्रेट केलेल्याचं असेल.
हा
हम्म शनिवारी होता ह्या वेळेस म्हणजे जास्त फ्रेंड्स आलेले पाऊस होता तरी पण
मी सांगितलेलं स मी सांगितलेलं सातचं टायमिंग सगळे साडेसात पर्यंत येत तील म्हणजे साडे सात पावणे आठला बड्डे करायचा तर सगळ्या हळूहळू करून पाऊस यालता पाऊस थांबल्यानंतर आठला आलेत आठ सव्वा आठ परेंत मग तिथून न म पावसामुळं लेट झाला ना मग ते केक तेन आणायला पण लेट झालेला खरं सगळे आले अन टाइमिंग वर केक आला मग नऊ वाजेपर्यंत सगळं कापून सेलिब्रेट करून झालेला.
हा
माझ्या फ्रेंड्स तर दहा वाजेपर्यंत थांबलेला अजून पण पाऊस चालू होता नाही? मग एक एक एक एक करून चाललेले. ईथले माझे घराजवळचेच फ्रेंड्स लय आहेत. आणि स्कूल मधले जे आहेत ना? ते तर इथं लय आहेत. म्हणजे माझ्या घरापाशी. हॅलो. हॅलो.
ह.